येस, हॅलो! हा रिंगटोन चालू जरी असलं ना तर ते आवाज नाही जरी दिसला नाही, पण ते पा लक्षात येत ना पण. फोन आलेला आहे मला. ते कस काय दिस हा. बरोबर आहे, मग आता केवडं पाहिजेत चालू करायचं कोणाकडं.
नाही तसं नाही दिसणार ते, चालूच करायचं ते नेट फक्त रिंग टोन वरुन करायचं रिंग टोन फक्त आवाज आली पाहिजे.
हम्म.
रिंगटोनचा आवाज आला का बरोबर दिसतं‌ ते.
हा ना, नाही माझ्या ह्याला दिसल, पण ते आवाज नाही येत.
आवाज करते ना
हा हा.
हा ठीक
आ पाहावा लागल. केला क बंद?